हॅलो हॅलो हॅलो!
हॅलो!
हा बरी हायस काय?
आहे की तू?
हाय की.
हम्म हॅलो काय नाही, हाय घरात बसलोय तू काय करायलास.
काय? नाही बसले मी पण.
हा आवरलं तुझं?
आवरल की.
हा हा जेवलीस काय?
मी जेवलो तू?
हम् जवलो.
काय मग काय होतं, स्पेशल आज?
कायणी हय भाजी, अंडी. भात.
ह
आमटी, तुमच्यात काय पेशल होत आज?
आमच्यात स्पेशल आज बिर्याणी होती.
हो का?
होय.
हम्म मला त्याबद्दल रेसिपी सांगते जरा.
बिर्याणीची?
हा
बर, बिर्याणी साठी पहिला काय करायचं तांदूळ जे असत बिर्याणीचं. ते पहिला थोडा वेळ भिजत ठेवायचं.
हा
त्याच्यानंतर चिकन जे असतय, चिकन पहिला कट करून घ्यायचं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. म त्याची त्यामध्ये मसाला असतो बिर्याणीचा तो त्यानंतर चटणी
बरं. हॅलो.
आवाज येतोय का नाही?
पुड बोल की
काय ते
पुड बोल क मनल
हा मग ते मॅरिनेट करून डीप मध्ये एक अर्धा ते पाऊन तासचा त्याच्यामध्ये ठेवायचं.
हां.
म ते झालं की. तांदळाला काय करायचं थोडस तेल आणि खडा मसाला घालून फोडणी द्यायची त्या
हा.
आणि ते तांदूळ जे असतय ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं.
बरं.
आणि ते काय करायचं? एका पसरट हेच्यामध्ये किंवा परातीमध्ये ते तांदूळ काढून घ्यायचं ऐंशी टक्के शिजल्यानंतर जर तच गरम पाण्यात ठेवल तर शिजतय म त्याच्यामध्ये तांदूळ काय होतय गिर शिजतय बिर्याणी व्यवस्थित हो मेहनती
हां.
म ते काढून घेतल्यानंतर, थोडा वेळ थंड व्हायला ठेवायचं ते म त्याच्यानंतर चिकनला फोडणी द्यायची. कांदा, टोमॅटो थोडस मीठ घालून जरास परतायचं ते, त्याच्यानंतर म त्यामध्ये चिकन टाकायचं.
हा.
आणि ते शिजल्यानंतर त्याच्यावर जे आपण उकडून घेतलेले तांदूळ असतय.
हा.
त्याच्यावर टाकायचं.
हम
ते टाकल्यानंतर त्या तांदळावर काय करायचं अ हे कलर जो असतोय आपला केशरी किंवा हिरवा कलर जो असतोय, ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यावर टाकायचं, त्याच्यानंतर ब्रिस्ता असतो म्हणजे म कांदा काय करायचां पाताळ कापून घ्यायचा लांबडा
हा.
तो तेलामध्ये तळायचा थोडस मीठ घालायचं, आणि तो तळून घ्यायचा.
हा.
तो पण काय करायचा, त्या तांदळाच्या वर टाकायचा
हम्म.
त्यानंतर इसेन्स म्हणून असत एक ते इसेन्स पण जरा पाण्यात मिक्स करायचं, आणि ते भातावर टाकायचं आणि पंधरा वीस ते वीस मिनिटं त्या तांजळाला झाकून त्याच्यावर वज काहीतरी ठेवून. का नाही त्याला दम द्यायचा एक पंधरा ते वीस मिनिट.
हा, हा.
एवढ केल की एवढं क आप ह मग त्याच्यासोबत दुमला खायला
हा.
एका बरबरला रायता करू शकताय तर असं रस्सा काय तुमला कंस करायचं माहितीय आता.
होय मग.
म काय हॅलो.
हा आणि काय ऍक्टिव्हटीज येतात ताई तुम्हाला.
नाही, नाही तुम्हाला काय, काय स्पेशल असं तुमच्याकडे कोणती? अशी डिश आहे.
डीश आता येतात सगळीच. हॅलो
आशी कोणती आहे. जी सगळ्यांना आवडते तुमच्या हातची.
जास्तीत, जास्त. म्हणजे नाश्ट्ययाचं असलं तर आपे सगळ्यासनीच आवडते.
ह कशाच करताय?
ते हरभऱ्याच.
कसं करताय?
घरा असतेय ते भिजत ठेवतो.
हा.
सकाळचं उठल्यावर मग सगळं काम नं ते आवरून पुन्हा ते अं
पानामध्येच काय
होय पाण्यामध्येच की
हां हं
मग ते नंतर मग नाही मिक्सरला ते लावून घेतोय मग त्यानं तर मिक्सर ला लावल की त्यात सोडा मीठ कांदा टमॅटो तेनं टाकतोय.
हा हा
मग त्यानंतर मग लगेच चटणी करतोय नारळाची
हं
आणि मग ते झालं की तेलाने त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर असतंनं टाकतोय मग त्याला लगेच फोडणी मारतोय जीऱ्याची जीरा, मौहरी, कडीपत्ता
हा
आणि मग ते झालं की आप्पे तेन करतोय.
हा हा मग तेच रवा फायनल घेत घालण्यापेक्षा की नाही ताकात जर भिजत घातला तर ते ते छान होतंय मिक्सर लावायची
होय गरज नसत्या तरी पण मिक्सरला जरा लावते.
नाही असंच जर तुम्हाला डोसा दिन करायचा असला की नाही.
हा डोसा तसच करते खरं आप्पे करताना जरा मिक्सरला लावतेच मग
आणि काय हॅलो काय नाही
हा हा हॅलो
हा बोला की.
हम्म कार्या एॅप मध्ये तुम्ही किती टास्क केलासा?
आतापर्यंत तर माझे भरपूर टास्क झाल्यात.
हो काय म्हणजे वर्ष झालं काय घेऊन?
वर्ष होऊन गेलं की ऍप म्हणजे मी यूज करतेया.
हां हां मग महिन्याला टास्क येते काय असं दोन तीन महिन्यानंतर?
पहिला तर सुरुवातीला म्हणजे, महिन्यात तीन वेळा असं येत होतं. पण आता भरपूर दिवसानी टास्क आलाय. जवळजास चार ते पाच महिन्यानंतर हा टास्क आला आता.
होय काय? म्हणजे महिन्या महिन्याला येत नाही का?
नाही रेगुलेर असं नाही.
हा आणि काही अडचण असली तर मग तुम्ही कशाला संपर्क साधतासा.
कार्याच्या अं व्हॉट्सअपला एक नंबर आहे.
हं हं.
त्याच्यावर जे काय आपल्याला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम तेन आसतील तर त्याच्यावर आपण ते सांगू शकतयं.
हा हं. मग कधी तुम्हाला अडचण आली का नाही कार्य अॅपमध्ये? हॅलो हॅलो
हॅलो, आवाज येतय का नाई?
कार्या ऍपमध्ये कधी अडचण आली क नी
अडचणी येतात की,
हा हा
तुम्ही किती वर्ष झालं ऍप युज करताय?
अ, मला पण एक वर्ष झालं.
हा हा
एक वर्ष झालं. तुम्हाना कोणी सांगितलेलं म्हणजे कॅरं कार्या ॲप विषयी?
माझ्या बहिणीने सांगितलेलं मना.
हा हं, म तीतना सुरुवात केला काय?
होय.
हा हा, म तिनी किती वर्ष
की, पहिला तर असं वाटत होतं की, येते का नाय, होईल का नाय, असं वाटत होत तं पहिला तर
हा हा. मग
आता काय मंग, जसां टास्क येईल. तसं समजून घ्यायचं अनं
हा हा मग म तिनी किती वर्ष हायेत कार्य ॲप मध्ये
त्या दोन वर्ष झाले की हायेत आता
हम्म, तिनी आधीपासन येत काय?
होयं. पहिल्यापासून आहेत त्या
हूं हूं म तुम्हाना एक वर्ष अनुभव आलाय असलच की, कार्या अँपचा. हम्म हं म हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
आं बोला की पुढं
एलो हा, आवाज येतोयं की नायं.
हां यालायं की,
हां
म हॅलो
हा बोला की,
बोला की म
तुम्ही तुमचे जे डाऊट येत. ते तुम तुम्ही कोणाला विचारताय?
माझ्यात पण कार्या अँप ला मी हे हाय ना जॉईन आय की, म माझ्या पण व्हॉट्सअपला नंबर तेनं हाय मग मला कायतर असं वाटलं तर मी हेल्प लगेचं घेतोय.
हा म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये मेसेज वगैरे टाक
अ होय हो नाय नाय ग्रुपमध्ये नाई पर्सनल टाप
मग त्यावरन मला मेसे मी जस मेसेज टाकेल तस मेसेज येतात. मग तिने सगळं कुठला टास्क हाय, काय हय? ते सगळं विचारतात मला म तसं मी त्यासनी सांगतोय. मग मला तिने सांगतात असं करा तसं करा मग मी त्यास व्हिडिओ असून दे रेकॉर्डिंग असून दे सगळं पाठवतय. मग त्यात ना मी बघ तोय मग तिने मग स सांगितल्यावर मला हे हुते सगळं समजते.
बरं बरं.
हम्म. मग.
एक सेकेंद हा.
हा.